हा येतोय.
हा काय करताय.
काय नाही बघा बसले तुम्ही?
हा मी पण बसले चा पाणी तेन आवरलं?
नाही अजून तुमचा झाला की नाही?
हो आत्ताच झालं.
मग काय अजून
हम्म काही नाही मला जरा तुम्हा बदल त्या पिढी बद्दल बोलायचं होत थोडक्यात.
हा बोलाकी.
हा. बदलती पिढी म्हणजे डिज डिजिटल पिढी थोडक्यात आपण म्हणता येते आपल्याला. अ ह्यामध्ये साधारणपणे वयोमान म्हणजे एकोणीशे सत्याण्णव ते दोन हजार बारा या दरम्यान जन्मलेला तरुणचा सवेश होत आपल्या इकडे डिजिटल डिजिटल ही अशी एक पहिली पिढी आहे जी तंत्रज्ञान किंवा इंटरनेट असू दे किंवा स्मार्ट फोन असूदे या युगात मोठी झाल्या ज्यामुळे त्यासाठी तंत्रज्ञान तंत्रज्ञान ही गरज नसून त्यां आयुष्य सहज भाग आहे म्हणजे सगळं काय फोनच फोनच असं चाललंय सगळीकडेच.
अ होय.
हम्म आणि सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम असू दे युट्यूब असू दे असं वे वेगवेगळे जे नवनवीन जे हे ते डिजिटल निघत आहेत. यामुळे आपल्या पिढी पिढीला जगण्याच्या पाठीवरील कोणत्याही गोष्टीचा माहिती एका क्लिक वर मिळते म्हणजे कुठ पण काय पण होऊ दे. एक म्हणजे काय चाललेय महापूर असू दे कुठली पण कुठली पण गोष्ट होते आता तुम्ही ऐकत असाल नवनवीन रोज काही ना काहीत इंस्टाग्रामवर आपण ऐकायला भेटते. नवनवीन काही ना काही तर होतयच.
हो.
हो आणि यामुळे प पिढी प्रचंड आपडेट आणि जागृत आहे म्हणजे कसं घरात बसूनच सगळ्या गोष्टी
समजल्या जातात, हो.
हां आणि बदलते विचारसरणी या पिढी जुन्या रूढी परे परंपरेपेक्षा व्यवहारिक त्याला जास्त महत्त्व देत आहे. शिक्षण असू दे, करिअर असू दे लग्न अस याबद्दल त्यांचे विचार अधिक आधीच्या पिढीपेक्षा खूप वेगळे् आणि स्वतंत्र आहेत.
हा.
आणि करिअर मधील नवनवीन प्रयोग केवळ नऊ ते पाचची पर पारंपरिक नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या स्टार्टअप सुरु करणे किंवा फ्रीलान्सिंग असू दे, कंटेंट क्रिएटर असू दे किंवा युट्युबर असू दे जास्त करून आपण बघतोय, युट्यूबर पण असू दे किवा इंस्टाग्राम वर पण असू दे. कंटेट क्रियएटर आणि यू ट्यूबर जास्त हायत. म्हणजे जसं जसं वाढत अ- अश अशा नवनवीन आणि आव्हानात्मक क्षेत्रांना ही पिढी प्राधान्य द्याय लागल्या. कारण नोकरी बीक्री जास्त कोण करायलाच बघतच नाहीय. हा यू ट्यूब वर घरात घरात बसून हे नवनवीन त्यांनी म्हणजे हे अ नोकरी करण्याची संधी त्यांनी प्राप्त करताय. आणि मानसिक आरोग्याबाबद बाबत जागरूकता, म्हणजे ही पिढी मानसिक तनाव त ताणतणाव, नैराश्य यावर उघडपणे बोलते.
होय.
आणि मानोपच मानोपचार असू दे, घेण्याचा आपलेक मानत नाही. थोडक्यात सांगायचं तर काय, आजची पि बदलती पिढी अतिशय वेगवान आणि महत्त्वाकांक्षा आणि स्वातंत्रय. काही सांगण्याची गरज नाही लागत. लहान मुलांना लहान छोटी छोटी मुलं किंवा नववीच्या असुदेत. किंवा दहावीची असूेदेत किंवा सातवी आठवीची पण असूदेत ही मुलं युट्युबर किंवा कंटेंट क्रिएटर बनण्याचा खूप प्रयत्न करत आहेत.
हो.
हो. आणि जेवढं आपल्याला त्यात मोबाईल मधलं कळत नाही तेवढं त्या मुलांना
लहान मुलांना
आणि शिक्षणाला जास्त प्राधान्य देण्याऐवजी, ते मोबाईलला प्राधान्य देत आहेत.
होय.
हम्! आपण बघतोय घरातली मुलं पण आपली बदलत चालीय जास्त रुढी परंपरेबद्दल माहिती न करून घेता, घरातच बसून सगळं ते मोबाईलवर अपडेट करत बसतात, किंवा माहिती शोधत बसतात, किंवा कंटेंट क्रिएट क्रिएटरची माहिती बघतात. किंवा कंटेंट क्रिएट. कंटेंट क्रिएटर बनण्याचा प्रयत्न करतात, युट्युबर बनण्याचा प्रयत्न करतात.
हो.
अ त्यामुळे वेगाने निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्या मुलां मध्ये किंवा हे आता आपण बघतोय, बदलत्या पिढीमध्ये मात्र त्याच वेळी आभासी जगाच्या अतिवापरामुळे त्यांच्यात संयमाची कमतरताने एक का एक एकाएकीपणा यासारखी आव्हाने पाहायला आपल्याला मिळालेलेत.
हो.
प्रत्येक नवनवीन आव आव्हानाला ते सामोरे जायचा प्रयत्न करतात. आणि आता इथून रोज रोज नवनवीन काहीतरी इंस्टाग्राम ला बातमी न्यूज नवनवीन अस तेच आपण बघतोय.
हो.
ह. मग तुम्हाला काय वाटतं की म्हणजे बदलत भिढीबद्दल तुम्ही काय सांगाल
बदलत्या पिढीबद्दल का आता म्हणजे जे जसं युग चालू आहे तसं म्हणजे सगळ्यांनाच घडायलाच पाहिजे कारण जर एखादं हे कसं स्पर्धेचं जग जग बनलेलं आहे. जर हा म्हणजे स्पर्धा जर नाही एकमेकनी केली तर तो असं समजलं जातं ते आत्ताची मुलं सगळे एकदम फास्ट फॉरवर्ड झालेत आणि कोणालाच सांगायला पण लागत नाही की आपण पण सांगायला असं लागत नाही की हा तू हे नको कर ते तू ते नको कर हे अप ओप मुला त्यांच्या म्हणजे हेन सग बाहेर जे बघतात ते आपल्यात पण बदलते घडवतात.
हा
हा ह बदल ह म्हणजे त्यांची गरजच बनलीय हा.
आणि कसं आहे गुगल असू दे युट्यूब आणि ए आय असू दे आता यायच्या जमान्यात नवनवीन काय ना काही तर बघितलं जाते आपण नवनवीन काहीत बनवलं असतच.
जितकं ते चांगलं वय म्हणजे आहे त्यांच्यासाठी तितकं पण थोडस म्हणजे हे पण आहे फ वाईट पण आहे. पण हे आपल्याला म्हणजे समज पण त्या त्यांना कसं वाटत की नाही हे ह जग गरज आहे आमची हे असंच आहे मुळयला पाहिजे. अशा पण गोष्टी घ आहेत.
आणि आपण जास्त बघाय जातोय काय पण असू दे आपण आता पिढी पहिला फोनवरच म्हणजे फोनवरच कुठलं पण असू दे गुगल असू दे य युट्यूब असुदे नाहीतर ये अय असू देतर या टूल्समध्ये कोणत्याही प्रश्चेर तर आपण जरी शोधा गेल तर सेकंदात ते उत्तर मिळत आपल्याला हा आणि त्यामुळे त्यांची शिकण्याची आणि माहिती मिळवण्याची म्हणजे गती एकदम काय म्हणतात ते फास्ट आहे हा. आणि मल्टी टास्किंग
क हा तुम्ही सांगाल आणि मग आम श अस पण नाही की एखाद्या क्लिक वरती त्यांनी त्यांना जे प्रश्न पडतील त्यांची उत्तर त शोधू शकतात.
हो आणि मल्टी टास्किंग स्मार्ट बर स्मार्ट वर्क एकाच वेळी गाणी ऐकणे किंवा चाट चॅटिंग करणे अभ्यास करणे हे या पिढीसाठी अगदी सामान्य आहे.
हो.
अ ते कष्टापेक्षा स्मार्ट वर्क म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणत त्याला ड की वर्क
हा
जास्त ह्या वर्क वर्कला जास्त त्यानी प्राधान्य देतात. हो आणि गुगल नागरिक गुगल, नागरिक म्हणायला गेले. सोशल मीडियामुळे भीड ते भौगोलिक सीमा ओलांडून अ जगाशी जोडलेली आहे. जे जगात ट्रेंड, ट्रेंड सुरू आहेत फॅशन् आणि विचार ते लगेच आत्मसात करतात ते काय पण नवे येउदे. आपल्या म्हणजे आपल्या हेच्यामध्ये कंट्रीमध्ये आपण बघतोय त्या हेचा ट्रेंडचा त्यांनी म्हणजे हे केलेलाच असतो वापर केलेलाच असतो मग ती कोणती पण गोष्ट असू दे.
हो.
हा आणि परत ऑनलाईन संवाद, प्रत्यक्ष भेट देण्यापेक्षा व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम किंवा इतर डिजिटल माध्यमातून संवाद करणे अत्यंत म्हणजे त्यांना अस हा सोयीचं वाटतं या पिढीला.
होय.
आणि कमी झालेला संयम रीलस असू दे, शॉर्ट्सच्या जमान्यामुळे या पिढी पिढीचा संयम कम खूप कमी झाला आहे. म्हणजे कस आहे आपण थोडा संयम ठेवत होतो.
होय.
पण त्यांच तसं नाही की म्हणजे लगेच पाहिजे.
पाहीजे हो.
हा. आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट इन इन्स्टंट म्हणजे त्वरित हवी असते.
होय.
ह आभासी जग आणि एकांकी पणा सोशल मीडियावरील लाईक्स असो किंवा फॉलोवर्स असो जगात एकंदर ही पिढी प्रत्यक्ष नातेसंबंधापासून दूर जाते म्हणजे दूर चालल्याच ही पिढी जास्त करून. आणि ज्यामुळे त्यांच्या एक-एकांकीपणाने नैराश्य वाढ त वाढताना दिसाय लागले आपल्याला.
होय.
स्क्रीन टाइम वाढल्यामुळे सायबर बु बुलिंग डेटा चोरी आणि ऑनलाईन फसवणुकीचा धोका या पिढीला जा
जास्त असतो हो.
हा ता तासन-तास स्क्रीन समोर बस असल्यामुळे डोळे, डोळ्यांचे विकार ला लठठपणा आणि अपुरी झोप यामुळे समस्या उद्भवत असतात.
हो.
तर थोडक्यात सांगायचं काय डिजिटल पिढी अत्यंत हु शार आणि सर्जन शिल आहे नवनवीन प्रयोग करणारी आहे. तंत्रज्ञानाचा योग आणि मा मर्यादित वापर कसा करावा हे शिकणे हेच या पिढीसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.
आव्हान आहे हो.
हा, आवडली ना तुम्हाला माहिती मी सांगितलेली?
हो, हो तुम्ही छान माहिती सांगितली.
हा.
जे म्हणजे आजच्या जगात होते तेच सांगितलं तुम्ही. हम्म चालेल ठेवू?
हा.